काय करायलास नाही बसलोय मी तू आलीस पण आहेस ना कवा येतेस?
हम् काल उद्या रामेश्वर ग उद्या रामेश्वरम ला जाणार आहे
नाही नाही कपडे ते नेलो नव्हतो तिथं कमी राहायला मिळवते म्हणून तसच
हा सारपर जेवा लाड लागेल फ सर ब र आणि अलाला दि
सगळ्यांना सुट्ट्या असतात एकट तर कुठं फिरू. मग सॅटरडे संडे ये केवढं फिरलं दिवसभर राजगोर
ऋतु दीदी तेन आलनव्हतं का?
नाही तुला तर रामेश्वरमला जाताना पण लागणार ना.
होय बरोबर आहे.
म आता ऑलरेडी सात दिवस सुट्टी लागणार आहे. रामेश्वरम
कोण कोण असा सार्थ पण आला काय
सार्थ परवाच जाऊन आलता.
जाऊन म्हणजे तु ला तू गेलतीस‌ होय मला वाटला तर तो तुझ्याबरच आला तो परत ह
नाही अग मी मुंबईला जायच्या आधी तो गेला नव्हता वय
गेलता की मला वाटलं अजून तिथंच राहिलाय आणि आता तुझ्याबरोबर
नाही तेव्हा गेलता कारण बापु घरात होतं ते बाबा नागिन उटल्यामुळे घरात होतीत म्हणून जायला मिळाल तर बापूंची कोण करणार तुमच्या काकांना बराय
आज आणणार आहेत बघ
ह
हम् नाही नाही घरला आण म्हणजे डॉक्टर म्हणले जरा माणसांच्यात राहूदेत. ते म्हणून घरला आणय आणायच.
हम्
मग ते घरात पण सगळं तेंचं बेड तेन हे करायच आनायचा हाय तिथलं ते वर खाली करायचा बेड तेच कि बेड व्हीलचेअर
मग त्यांच आता सहा महिने काम कोण करणार
नाहीच कि आता बंदच की
एक
डोक्याला नाही नाही त्यांचं स्वतःच ऑफिस आहे.
पार्टनर आहे कि त्यांचा मित्र आहे कि तो करालाय की खर तरी पण एकट्यावर तेंच्यावर लोड आलाय ना आता तसं बघावे तस काम होणार नाहीत आता
व्हय मग पैशांचा तर काय विषय नाही सोडते तेना
पैशांचा विषय अग असं कस आता त्यांनी जवळ जवळ वर्षभर तर अस काम त्यांना घरचच काम करून चालणार नाही आता आणि आत्ताच त्यांचं पैसे किती गेलात ह्याच्यातन विम्यातन क्लेम झाला च त्यांच हे होता काय म्हणत त्याला हेल्थ इन्शुरन्स होता त्याचे ते ऑपरेशनच गेले पण बाकीच आता दवाखाना स्वराजची फी आहे तीस हजार हे ते सगळं असतेच किग
ते प्रॉब्लेमच हाय स घरातलं करतात.
तेच की आणि करतेल तेनीच
हम्म
काय? त्यानीच होत मग आता सगळ्यांच हम् हम त्यात आजोबांच्या तेन पण गोळे हाईत. स काय तर
अघड झालंय की मग आता कसं करणार
आता काय त्यांचं जे सेविंग्स असतील तेच सगळे युज कराला लागणार आहेत. ते त्यांनी काम करूपर्यंत परत
एक वर्ष
तवर थोड्या दिवस आण पण जाईल मग कामाला तर काय करायचं
त्यांच्या साईट वगैर काम करणार सोड तेनी सहा महिने रे काम करणार पण जरी काम जरी केलं तरी त्यांना आ आधी कस दिवसभर करायचं ना तिकडेच असायचं सकाळी पाच चार बारा कवापन उठून जायचं ऑफिस रात्री रात्री बसायच आता तस करून देणार नाहीत ना त्यांना टाइम टू टाइम एवढ्याच टाइमात करायच यायचं.
तिथे तवाखाने जास्त धगधग झाल्यामुळेच हे झाले.
तेच की म्हणजे, त्यानी काय म्हणत होत माहित आहे काय. आता मी लई काम करणार. म्हणजे जोपर्यंत आपण यंग आहे. तोपर्यंत काम करू शको तैना भरपूर यंग आहे तोपर्यंत मी काम करणार आणि वय झालं की मी स सगळं बंद करून घरात बसणार. म्हणजे तेवढंच थोड्या वेळापुरतं काम करायची, जे जोपर्यंत. त आपण करू शकतो. त शरीती साध्या त्याच्या आपण भरपूर काम करणार. असं म्हणत होते, तर त्यांनी तेच कि तेच झाले केलेच नाहीत. आता काय झायलं मग आता आता बस आता तेच करायलागनार.
तुझं काय ऍडमिशनच काय, मी तुला एक रिल पाठवली त बघितलीस का.
आता माझेच नवमा हेचि ते आत्ताच बघाल तो तिच
हा
ह् बघितलं कि, ते येतात पैशे बर बघितलं तेच ग! त्याच काय माहिती किती कुठल्या हॉस्टेलच कि
हम हम. कुठलं हॉस्टेलच म्हणजे.
जे ते हॉस्टेल ची फी किती असते, की नाही त्याच्यावर डिपेंड असतय वाटतं.
बघू आता काय होतंय. मला तर काय कळना तू कुठली कुठली
कॉलेजेस तेन बघून येऊया तुला पाहिजे तेच म्हणलो नाही काय माझा एक भाऊ आकुर्डीला अ कुर्डीला होता त्यो त्याला सगळं विचारलं तर तो म्हणला मी आकुर्डीचा टॉपर होतो. तो खर डी वाय पाटीलचा एक विषय आहे की सगळं जेवढी डीवाय पाटीलचे कॉलेजेस आहे इथ जवळ अठरा कॉलेजेस आहेत म्हणा मुंबई पुण्यात आणि कोल्हापुरात. तेवढ्या सगळ्यां एका ठिकाणी आकुर्डीला प्लेसमेंट सेल असते त्यांच वर्षातन त्यात इंजिनिअरिंगची मुलं एमसीए ते घेऊन टेक्निकल फील्ड मध्ये च त्याच्या बॅचला ह दोन वर्षापूर्वी आठ अठ्ठावीस हजार मुलं बसलेली. प्लेसमेंट ला म्हणजे एवढे ऑल क्लिअर आहेत बाकी बॅक ब राहिलेली वेगळी. तेवढ्यांच्यातलं फक्त तेवढा फक्त दोघां म्हणजे दोघांना चांगलं पॅकेज मिळालं त्यातला हे एकटा होता.
हा.
चांगलं म्हणजे कितीच पॅकेज सात लाखाचं.
हा.
म्हणजे एमसीए मध्ये बा ह्याच्यात बीट एक म न हा. पण तू आता विचार तू म्हणालाय कॉलेज ह्याच्यावर त्याच्यावर कायच डिपेंड नसत. ॉर्मे इता आलीस तर कंपल्सरी इथ कॉलेजना कॉलेजला जाणं कंपल्सरी आहे एक वर्ष कॉलेजला जायचं कसत आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणायचं माझ्या घराचा प्रॉब्लेम आहे मी इ तरर होऊ शकत नाही असं सांगायचं फक्त एक्झामला जायचं आणि इंटर्नशिप करायची आपण त्याच्याशिवाय काय बार. आणि आता त इंटर्नशिप एक वर्ष इंटर्नशिप केलाय त्याच्या अनुभवावरन त्याला जॉब लागला म्हणजे त्याला सगळं टेक्निकल येतच होतं ना.
हो तेच की.
इ जॉब सा दोनच स्किल्स महत्वाचे आहेत. एक तर टेक्निकल नाही तर कम्युनिकेशन दोन पैकी जरी अस तरी तुला आयटी मध्ये लागत.
मग तो काय म्हणाला कुठल कॉलेज घे म्हणतोय तो
ते म्हणताय तू प्रायव्हेट घे, गव्हर्नमेंट घे कुठलं वाटतल ते घे फक्त ते स्किल्स वर फोकस करते आणि आता पण एवढं र सेशन चालूय की एक पण एक पण कॉलेज म्हणजे चांगलं प्लेसमेंट म्हणजे त्यांच्या हातात कुठलं दिलं नाहीच
तेच कि तेच ग मग तुला तेच सांगाल तो उगच मग तेच ग तू डी वाय पाटीलला एवढं बघण्यापेक्षा पुण्यात दुसरे पण कॉलेजीस आहे मग ते बघ फक्त डी वाय पाटीलवरच डिपेंड राहू नको.
नाही सोड मी तु तेस धरून बसले म्ह मिळणार आहे मिळणार पण नाही म्हणाला तो त्या कट ऑफ सत्ताय नाईनटी सेव्हनचा
कितीला कुठल्या कास्टला ओप ओपन वाल्याना.
ण ए सी बी सी चा लईत ल कि म्हणला एक दोन टक्के कमी होईल आणि एस सी बी सी ला लई कमी सीट आहेत.
होय ठरावे एक असा का सात काय
सहा काय सात पण नाही ग गव्हर्नमेंट कॉलेज कराडला तर फक्त दोन सीट आहेत दोन हम्म आता डी वाय पाटीलला सहा आहेत. आणि सहा ते ए सी बी सी सहा मध्ये पण नवव्याण्णव अठ्ठ्याण्णव त्यांनव भरलेले असतात.
व्हय.
ना.
काय माहित आता काय होतं मला पण काय कळण
नाव चांगलं आहे जरा कॅम्पस प चांगला आहे कारण कॉलेज लाईफ जगायला पण हे शेवटचा चान्स असतोय.
होय.
मगच स्कॉलरशिप चांगला आहे का बघ आणि घेऊन टक मला टेक्निकल इंटर्नशिपच ते का मग ते कस पण इथं असल्या मिळवता येतात कुठल्या पण छोट्या मोठ्या कंपनी केलं तरी आणि असं पण तो शिक्षणालाथ राहण्यासाठी फी भरणार असतात त्यामुळे तुला ववसायकडच जरी मिळालं तरी चालते.
स्क्रीनवर त्यात भरपूरच तिथं पण मिळाल चालू चांगलं चा
पहिला स्टायफंड व्हायला नाही टासत म्ह दोन महिन्याच, तीन महिन्याचा एक्सपिरियन्स
व्हय.
हम् पहिला काय नाही झालं तरी सहा महिने तरी विदाऊट स्टायफंडच करायला लागत.
मला तेवढं करायचं गं.
आ असं पण मी कॉलेजला जाणार असो तर तिथं राहायचा खर्च मला करायलाच लागणार होता.
का बाकी राहण्याखाण्याचा झालाच. फक्त तेवढाच खर्च तुझं तेवढंच वाचणार ते ते बेनिफिट होत.
कारण इंटर्नशिपशिवाय काय नाही आता जगातल्या सगळ्या मोठेमोठे कॉलेजेस पण रेजिस्ट्रेशनमुळे प्लेसमेंट देऊ शकना झाल्यात. पी स सी ओ वी ज्याय क म इधर बॉमब चालू आहे तर तू कुठलं कॉलेज धरून बसला असं म्हण आणत त
होयच किं त प्लेसमेंट आपण म्हणू शकत नाही जच्या स्किील आहेत ते पुढं जाणारं नाही ते ह तिथच राहण
येत नाही तुम मला टेन्शन आल्ता आता तस म्हणलात पण मी टेनशन दि ना गले मी रियालिटी सांगा घ
टेन्शन आले ग कुठल्या कॉलेजमध्ये काय मा काय समजना
ह् त मुलींना जरी प्रेशर ल कमी असते आणि त्यांच पण कसं झालत म्हया त्यांच्या आजोबांनी सगळ दारू पिऊन त्यांची सगळी प्रॉपर्टीत हेल वाया आणि म्हणजे आता फायनाशिल कमी होती तरी पण हुशार आहे म्हणून याला इकडं घातलं मग त्यान अभ्यास केला जॉब त्याला तर लई कमी होते प्रेशर होत क मला जॉब शिवाय ऑप्शनच नाही.
हो
लग्न झालं तरी मुलींना एवढं प्रेशर नसते पण प्रेशर घेऊन केल्याशिय काय होत पण नाही. ह
आपण घ्यायलाच पाहिजे ग प्रेशर. चालतय चालतय म्हणल तर आपण मग जाणारच नाही. पुढचथच राव
त्याला काय माहित आहे आमच्या घरात काय काय
व्हय बकी बघायचं आता कुठेतरी चांगल. मला पण दीदी तेच त्याच म्हणाल त ती प्लेसमेंट सा कॉलेज उडती नकोस तू फक्त डिग्रीसाठी ते कॉलेज बघ आणि कॉलेज बघत बघत तू स्किल्स हे कर तुला जॉब मिळतोय कॉलेज मदती तेच की काय करायचं काय समजनाच मला काय तेशिचा फोन बिन आलता.
आकुर्डी चा गुगल एवढा स्टेटस प चांगला आहे गुगल वर चांगलं आहे ते का दाखवतय कारण सगळ्या डी वाय पाटीलचा कॅम्पस तिथं होतंय आणि तिथून जास्त प्लेसमेंट होतात. म्हणून ते गुगल वर हा रेटिंग दाखवते.
तेच घाहेर टेवून दाकवते नाही सगळे कॉलेज सांगताना हेच सांगत की हंड्रेड प्लेसमेंट देणार आहे असं का मला आता घेतो नते काय होतं पुढे ते काय होते
आता बीसीए केल तस तर मला खरोखर एम सी ए करायचं नाही आहे बाई ोनड
ते मला म्हणते साहेब आपणही आता अ अभ्यास करू कॉलेज मध्ये कसं पण हे बाक तिच मित्र मैत्रिणी हे ते करून बसण्यापेक्षा झालं
करतो फोन तुला.